लांब गेलाच नव्हता चालला म्हणजे मला आहे ना ते हेच नव्हतं दिस ते तुमचं काय म्हणतात त्याला? हॅलो, हॅलो. मला तुमचं हेच नव्हतं दिसत, अ उच उचलायचंच नव्हतं दिसत तुमचं.
हो का? झाले असेल मग.
आणि तुमचे आणि माझे झालेत. तुम्ही मला चार कॉल केले असतील. हा.
हो झाले असतील.
हम्म काय म्हणता, झाल्या आंघोळी?
आंघोळी कुठ कॉलच लावून राहिली. नाही
हो आता आई पिऊला आंघोळ घालतात ये, मग आई बोलल्या म्हणे हिला झोपी घालून मग करेल म्हणे सगळ्यांना.
हा.
हो.
काही एवढं नाही, सईपाकाचं काही टेन्शन नाही, सईपाक लगेच होतो.
हा आमचा पण झाला स्वयंपाक माझा भांडे भुंडे पण झाले पप्प. गेले हे गेलेत ना पुण्याला.
गेला का.
हा आज पुण्याला गेले. ते बँड हे ना हम्म बँडसाठी गेलेत. हो.
हम्म.
एकच जगत जात.
हो. काय म्हणता गणपती मा देव्या. काय आज का आज भरीत वांग्याचं
भेटतात तिथं वांगी?
हो ते आणले होते ना पप्पांनी काल.
मोठे भेटतात की छोटे.
नाही मोठे भेटतात चांगले.
हो का इकडे तर भेटतही नाही ते भरताचे वांगी दिसतही नाही डोळे.
हाहह.
हम्म नाही नाही इकडे नाहीच आहे बीड मध्ये. छोटे छोटेच वांगी येतात.
असं नाही इथे भेटतात वांगे वगैरे. हम्म.
किती दिवस झाले असं खा वाटतं ते भरीत
भरीत खा हो ना मला पण इ त खा वाटत पण कसं होतं हेन्ना चालत नाही.
हा काव वांगे भेटत नाही भरताची नाही.
ह्यांना चालत नाही आणि अ. मग आपल्या एकट्या ह्याच्या एकट्यांसाठी कुठे करावे.
हो.
ह पप्पना साधं लागतो ते आणि एवढे वांगे आणत नाहीत पप्प पा दोनच दोन दोनच आणतात आणताना हम्म.
हसमताई सफली नको इथले हम्म. चांगलं भरी तर पुरीला भरायला लागते बरं. हॅलो.
काय म्हणल्या मावशी.
पुरी पुरी भारी लागते भरतासोबत हा.
नाही पुरी नव्हती खाल्ली बरं का.
पण छान लागते.
हा ते आमचं तिकडे लग्न होतं ना.
हा.
तिकडं लग्न होतं तर ते खेड्यात होत एकदम. नमीन ते गेल ते तर ते स सुष्मा वगैरे नाहीत का. आमच्या म्हणजे माझं ज्यांनी जुळवलं ते त्यांच्या बहिणीचं होतं. मावशी बहिणीच. तर गेले ते तिकडे आणि इतकं डेंजर जेवण तिकडे म्हणजे फक्त भरीत वांग्याच आणि वरण. पत पतला पुुटुंग एकदम.
हम्म.
आणि ते हा ते वरण काय करायचं. पोळी चुरायची त्या वरणार आणि मग ते तूप. तूप देत तूप देतात आणि ते पत्रवाळाया पण अशा की. त्या पत्रावळ्या पूर्ण ते खाली पूर्ण वरण सांडत होत ते.
हम्म हम्म.
त्याचा अवतार पाहून जेवलेच नाही ते सगळे.
नाही तिकड आमच्या गावाड पण असतं अशी घोटलेली भाजी अस बेसनाची वांग्याची.
हा लग्नात कुठे असते पण.
लग्नात असते आमच्या तिकडं. अ न वरण हा साधं वरण असते. त्याच्यावर ते तूप तूप असतेन पोळी असते बर्फी असते जेवायला.
अरे बाप रे.
हो आण भा
हा तिकडे तेच होती तीच पद्धत होती तिकडे.
आमच्या नांदुर्यातही आहे आमच्या नांदुर्याला भर भरीत करतात. अन भात भरतासोबत पुऱ्या करतात पुरी अन भरत.
असं असं पण ते कसं लागत असेल जेवणात थोडी कोणी असं ठेवता न.
हा नाही ह छान लागते भरीत पुरी खायला.
हा नाही पण लग्नात.
लग्नात नाही ठेवत भरीत पुरी अस म्हणजे देवाच. कार्यक्रम वगैरे असला तर म्हणजे भागवत सप्ताह.
खंडोबाचं असं ल की करतात वाटतं हाय ना?
हा सप्ताह असला भागवतचा तर कोणी कोणी जेवण देत ते ना एक एक दिवस कोणा कोणाकडे राहते. हम्म.
हम्म. आम्ही पण आता पाहिचय आता. ते मम्मी अन ते गेलते तिकडे.
हम्म हम्म.
अ तर मी म्हणला अशी कोणती पद्धत आहे बाई.
हम्म.
आम्हाला माहितीच नव्हतं न कारण की.
हो.
हा. बाकी काय म्हणतात साक्षीताईंचं काय चालू आहे.
काही नाही साक्षीच काय साक्षी आता उठ टली आता साक्षीचे काम माझे झाले बसली मग मी थोडी. आता हे चाललंय हे गेल्यावर अजून कामाला लागायचं.
हम्म.
हम्म.
म काय तर. आयुष दादा नाही आले ना वाटतं.
नाही येणार आहे आता रविवारी येईल तो.
अच्छा तुम्ही नाही चालला नांदुर्याला मग?
नाही जायच नाही आता कारण जमतच नाही मला सध्या.
अच्छा हा.
हम्म.
ते मारुती किती मस्त आहे तिकडचा.
हो एकशे आठ फूट एकशे पाच फूट.
तेच ना ते काहीतरी स्टोरी असेल ना त्याच्या मागे
नाही ते आंध्रातलं ते पप्पाचे मालक आहेत ना आंध्र तिकडच्या इथे आंध्रातलं तरनी बांधलं इथं मंदिर बालाईचं हनुमान बांधला बालाजीचं मंदिर बांधलं स्टोरी वगैरे काही नाही.
हो का नाही तुम्हाला पण काहीतरी झालं होतं ना वाटत ते.
मम्म.
आई सांगत होते तुम्हाला पण काहीतरी झाल होतं ना वाटत माकड काहीतरी दिसले होते
हो नाही ते साक्षात आहे म्हणा हनुमान
हा
हम्म
येस ना
हम्म
काका काय म्हण काका म्हणत असतील पागल झालात तुम्ही सगळ्या जण
हो म्हणतात ना
तुमा तुम्हाला सून नाहीये म्हणून नाही तर सून असली आणि तुम्ही घरातल्या घरात बोलला अस ता तर बाप रे बापे रे हो
पप्पा म्हणतात ना म्हणे घरातल्या घरात बोलतात म्हणे हे तर म्हणतात असं नस बोलत म्हणे शिव्या यायच्या असतात म्हणे म्हणजे तुमचा व्हायरल होईल म्हणे
हम्म
हा ते हेच ना
हाय म्हणता बाकी
बाकी काही नाही ग
हम्म
हम्म हम्म
तेच ना आता पाहूच कधी जाणार आहे तुम्ही मंग इथे परभणीला
परभणीला पाहू ना आता तीस एकतीस तारखेला
हम्म
हम्म
इकडे काय काय
कुठं
परभणीला
मला नाही माहित तिकडं म्हणजे कशा बाबतीत कार्यक्रम का? नई फिरायच्या बाबतीत काही नाही माहित तुम्हाला? हम्म हॅलो हा हॅलो होय
हो म्हणता
हम्म हम्म तिथे हे करून म काय म्हणतात त्याला गोल्डन टेम् पल गोल्डन टेम्पल म्हणते हे. गुरुद्वारा गुरुद्वारा आहे ना तिकडे हा हा. नाही का मग कुठे आहे गुरुद्वारा?
नांदेड
नांदेडला आहे का अच्छा हा हा हा तिकडून जवळ असेल ना का लांब आहे?
जवळ आहे जवळ आहे
हा तेच ना हम्म नगरला पण खूप आहेेत फिरायसाठी ठिकाणं
हो परभणीचं काय माहीतच नाही आपल्याला, गेलोच नाही ना.
हा नगरला ते चांदबिबी वगैरे त्याच्यानंतर वृद्धेश्वर आहे माहिन बा नवनाथांपेक्षा नवनाथांपैकी चारनाथ नगरचेच आहेत.
हा.
हा.
तेच ना. बाकीचे मग इकडते तिकडचे डोंगर का पाणी ते तिकडे अ म्हणजे तिकडे ना पा हे काय सी तिथे मी आंघोळ गेल की सीतेची नाहणी आहे तिकडे.
बाप्पं
हा मस्त आहे ते पण.
हम्म.
तिकडे बीड ला पण आहे ना ते मंदिर कोणतं तरी वाटतं
कोणतं
शंकराचा
हो कंकाळेश्वर
हा ते पण छान आहे पाहिलं होतं मी गेलतो ना एकदा ह्यांच्यासोबत.
हो तिथे चांगलं आहे.
हो आलते तर
हम्म.
हाव ना. तेच ना नगरमध्ये ते हे पण आहे काय महायसाचं हे जन्मस्थान खंडोबाची बायको खंडबोच्या बायकोच देवस्थ हे ना जन्मस्थान आहे ना तिकडे.
हाव का?
हा नेवासा नेवासच झालेली ना ती.
हा हा.
हा आणि हे पण आहे काय म्हणतात त्याला अ काय देवगड देवगड पण छान आहे तिकडे दत्ताचं मंदिर आहे तिकडे.
हम्म हम्म.
हम्म खूप छान आहे ते.
तुळजा भवानीचा माहेर आहे ना.
हो तुळजा भवाणीचा माहेर आहे ना ते भुरानगर आम आम म्हणजे आम्ही जिथे राहतो ना दोन मिनिटाच्याच अंतरावर आहे तिकडे.
हम्म हम्म.
हा.
हम्म.
तेच ना मग काय सांग चालय बाकी?
काय नाही ग आता भाजी काय कराव?
हो आमचं पण तेच टेन्शन कोणी खातं कोणी ही खातं कोणी ती खातं त्याच्या मग काही सुचतच नाही काय करायचं ते.
हम्म आता भाजीचं बघते काय करायचं?
हा.
कोणी कधी काय खातं काय नाही खात सांगता नाही येत आपल्याला.
हो
हम्म यांचं तर असंच यांचं तर हेच आहे काय म्हणतात त्याला आपलं नाटकचं आमचे पतलीच पाहिजे असंच पाहिजे तसच पाहिजे.
प पू काय करते?
पिहू पिहू आहे ना?
हा हा.
हा पिहू आहे ना. .
पिहू मेकअप करून देत.
मेकअप करून पाहिजे गं तुला? मेकअप करायचा कसा मेकअप करायच तुला? छान छान लिपस्टिक कशी लावतात सांग बरं आम आम आम कर. . छम गान म्हणून दाखव गं द.